हॅलो काय गं काय करती.
काय नाही कपडे वाळत टाकते.
हा का, हूं मी त घड्या करते. कपड्यांच्यां.
हं का आ! स्वयंपाक झाला स्वयंपाक, नहीं ना बाळ उठलय आता. आता स्वयंपाकाला च लागायचं.
हॅलो!
उद्या, उद्या.
मग आता कोण जाईल नाही का, निसून पुसून ठेवली अशी आपण.
नेसून ठेवले असते असं. हम्, परत उ काची बन पण राहतेलो फक्त फक्त
उद्या नैवेद्य करायचं आहे ना.
म्हणजे तुमचं पाळीच काही टेन्शन नाही राहणार का मम्मे.
कसलं.
पाळीस हा मराठी शब्द आहे पिरियड कधीच म्हणायच नसतं पाळी म्हणायच असतो.
फार अर्जेंट कॉल येतोय मला पण आता.
अ नको ना ग मला तुझ्याशी बोलू दे ना गो असं काय करती ग. ''हां'' अग ती कपडे. वाळत घालते का धुऊन नाही वाळलेली होती. वालेले असेल तर काढून घ्यायचे अगं ते रिंगला जास्त नाही करायचेर का लोले. हॅलो,
यायचं म्हणत्या काय हम, हा, कोण. म्हणून कोण कोण. बोल ना ग हम्म, बर या हम हम, तुमच्यासाठी. पावना काय म्हणते.
हॅलो,
हॅलो, मम्मी मला का? आणि व्हेज.
हे आघाव हे अगं मी काय म्हणते. हॅलो, या पण हॅलो, नाही ना इकड काय नाही. आहेस ना हॅलो हॅलो काय तर बोलत असेल. मी काय म्हणते. हम जण म तर तुच्या घरी आहे सागरण म आणि ईद माझ्या बाळाला घेऊन.
आणि त ह हम्म हम्म हा,
चालतंय.
हम, नाही नाही हा हा नाही, मग काहीतरी हम्म, चालते.
अगं मला काय वाटतं अशी दोन ती शर्ट घेऊन टाकावा ठीक आहे. ते काय हाय.
कोणती ग. म्हणजे दादाजईनी आणि हरुष आत्ता. काय म्हटलं मग हम, आम्ही येतोय. काय बनवू स्वयंपाकाला? स्वयंपाक ना?
भांडे तो कधी काही कमी करतो का?
नाही! वरण, भात आणि काय फ्लावरची भाजी.
मिक्स भाजी, पण मिक्स केली तर मला खा खायला प्रॉब्लेम फ्लावर चाललं.
तो काय म्हणे काय कर?
मम्मे शीरा करती का गोड? म्हणजे मला खाता येईल. ते सांगणार आहे का? नाही आणि ते कोणत्या मूड मध्ये होती ती गदड? कुठल्या मूड मधी होती ती?
हम्म हॅलो! येतो माझा आवाज? हम्म, काल आले म्हणून तर मी बोलतोय.
अगं काय गं माझ्या बाळाचे बाळुते अशे काय फेकले गं तू? तेच म्हटलं बोलू, कॉल करू. ड्रेस बघितला कसा आणलाय, काल पाहिला तू?
हम्म.
तुला आवडला?
अगं ह्या ड्रेसच काही नसतं गं द्याय एवढं. ते असे पाहिलं म्हणून आणलं राहत ते एवढं मनावर नाही घ्यायचं.
जाऊदे पण मला खायला नाही आणलं.
गरीबाला वळण राहत अन् हे कुठले गरीब वाया चालले.
काय पद्धती आहे काय माहिती? ते अण्णा तर अजून आले नाही, मगं! ते पुजीला ड्रेस शिवता येईल आपल काय गं? शिवणकाम येतं ना काय माहीत.
नाही गं! कसलं शिवणकाम?
काय करायचं ते? हां पार्लर, आई ब्रो करायचं आई ब्रो. मला पैसे द्या तुमचे आयब्रो करून देते. कोरोना मधी हम्म ए नाही गं तेच म्हटलं करू फोन खूप दिवस आता करायचाच होता. हम्म.
ते अजून एक रेझी नव्हतं ना?
अरे हुशार राहूदे न बा मध्ये
का गं किरण किरण किरण ते अजून एक रेझीन होतं ना माझ्याकडं?
हम्म माया
तेच म्हटलं रेल्वे
आहे. आहे ना.
टाकून गेली लगेच माझ्या सासरे आले ना, म्हणून विचारलं. अजून एक रेक्झन होत ना बाहेर काढून घे बरं का ते पण. हम्म तेच म्हंटलं. आणि तिला मस्त मग केवर मी ते हे घातलं होतं बरं का, क्लोथ डायपर. होय. हॅलो ऐकती ना?
हां.
अशी काय करतेय? मी बोलतेय ना.
बोलते ना मी.
ते क्लोथ डायपर आहे ना, ते मी कधी घातलं, तिचा मेकअप झाला. मेकअप मधनं दोनदा, तीनदा बाळातन बदललं तिचं. आणि मग नंतर मी ते घातले. ते चांगलं तीन तास चालं तीन तास चालंल. मस्त झोपेलं होती. नाही मी ते चांगलंच घाल आणि आता मी घेणार आहे ते लंगोट घेणारे. हे असं इथं हे होतं ना, असं तर लंगोटने कसं व्यवस्थिशीर. नाही का? तशी लंगोट पण निघालेले. सांदोडकरकडे जायचंय एकदा एक चक्कर मारून यावं असं वाटतंय हम
ब्लँकेट ते, हात मोजे हं तिथून मला सुटका नाही परत. आणि सागर काय मला मोठी गाडी घेऊन बाहेर येणार नाही, काढणार नाही. ते आत्ताच फक्त बाई घेता येईल ते. असं
हम्
हम्म
काय नाही, तिथं तशी माझी एक ग्रीन शाल आहे, तू नाही का एकदा दिलेली होती. मोरपंखी कलरये तिचा. थोडे दिवस वापरल ती सावीचं पण आहे तचं ब्लँकेट. सावी काय ते पांगरत नाय, म्हणजे तिथं घरी.
हम्म मग तरी
येता येईल आपण रक्षाबंधन मी आल्यावर. काय घ्यायचं. मग ते क्लोथ डायपर घ्यायचं गरजेचं आहे ना. परत तिथं जाऊन मला मग हे होईल ना. अं मला सहन होऊन जाईल तान मोठा भारी वाट दोन ते तीन तास राहत्या. काहीच टेन्शन नाही. आणि वरून ए स्टेशन पण होत नाही बाळाला. मधी ओल पण नाही राहत ते.
ठीक आहे ना. असं. आता हे दोन हम्म
म्हटलं तिथं शूट करू. कधी करायचं? आता हे येऊ राहिले.
मम
अगं ते माझं बाळ आ
इला ऑर्डर आय वाटत उद्या. ती वैष्णवीने बोलवल अगं माझं बाळ उठलं कि रोहण इकडे ये झोका दे.
थांब इथ माझं बाळ येऊन राहील
ते का म
कोणतं बाळ तुझं?
बंड्या. कारण ते माझ बाळ ये म्हणून कौतुक ये मला त्याच. आणि ह्या बाळाची मी काय आई नाही त्याची मी आया आहे. कळलन.
आज आंघोळ पण घातली ना ग तिला मग ती छान झोपली. मालिश, आंघोळ फरकच पडतो. काल पण आता कळांग ना नाही झोपच जयालती तिथे जाऊ ना अशी झोप पली म्हणजे म बरं ये नाही तर म बसा, हम.
ओके, हम्म. ह नाही काय शांत मनाचे झोपता.
हा ती शांतच मनाची ब, चालेल ठेवु का मग? बाय बाय गुड नाईट.
चालेल.